हॅलो हा बोला ना हा बोला हॅलो मीच अ अहो काॅल च आलं नाही मला. आता शी आला आता शी आला हा हो ना. हु काय म्हणता. जेवण
काय म्हंटल जेवन हं करा करा
हा हुमहुम काय चाललंय. हॅलो
आताच हे आले आता आम्ही पण
हा काय केला. अ
फोडणीचा भात केला.
झाले कड़ी सोबत हुम्म आईनी सांगितलेली का?
हा
हॅलो
आता घरी - हं
चांगलेच जमले.
आवाज येत नाही का तुम्हाला.
चांगलीच जमली अस हा येत
होा हो थोडासा तर असा वेळने आवाज येतो एकमेकांचा
हा का
कालचच होत होत.
ह. अरे देवा हा को हम् हम्म हम्म हा.
े ति म्हणजे उचललाच नवत चला ति मोबाईल म
नाही तुम्ही काय कर माहितीय का तुम्ही आधी साधा पाऊल लावत जा.
हो नाही तिच्या मोबाईल मधून उचलल्यास ना चालत ती माझ्या समोरचस बसलेली आहे ना. ह.
अरे वाबरे हा अच्छा हॅलो
हो म्हणजे माह
ह
जना कॉल नाही करता येत ना थोड डबलच्या दोघीचे चार झाले आहे ना
अच्छा हा म्हणून झालं अस हा
हम्म
सोबत बोलला किती कॉल झाले तुमचे
आ माझे आता आता तरी झाले आता पंचवी
हम् हा अरे वा मग कमी
हो कमप्लीट आणि हो म्हणजे तेच जस तसे कॉल
हा.
त्या वहिणींचेण एकोणतीस झाले होते म्हणजे त्यांचे दोन राहिले होते. ह दोन स् कॉर राहिले त्यांचे
हो ह हो्. नाही पण तरी पण तुम्हाला त्या हिशेबाने पाचशे म्हणल्यावर कमी चालेल ना.
पशु नाही.
हॅलो.
हजार आले का अच्छा हा मंग बरोबर आहे. अच्छा हा हा हा ह बर.
बाकी काय करताय कशी आहे तब्येत वगैरे तुमची पिऊ
मस्त मजेत. हम्म बाकी खेळती ह कास देती ह. अछा कोय हद तू या. बार सभळा.
आणि अजून मी म्हणत होता डान्स क्लास घेत होते. आहे ना.
हॅलो.
ह दुष ब
प तु
मी सांगतच असता घेता म्हणून का करेता
घेत होते घेत होते ना आधी हॅलो हो येतोय ना. आधी येत होते ना आता बंद केले. हम्म नगरला म्हणजे डान्स क्लासेस घ्यायचे. आता पिहूच्या आणि अभ्यासाच्या नीं होत नाय ना.
हो. नाही त तशा तुम्ही डान्स खूप छान करता.
हा डान्स क्लास मी आधी शिक शिकवायचे ना शाळेत जायचे शिकवायला. गॅदरिंगला वगैरे
हो ना.
हम्म. हम्म हम्.
छान आहे ते पण म्हणजे त्यात पण करी खूप छान आहे.
नाही एवढं नाही काही नुसतं फक्त काय म्हणतात त्याला
तरी म्हणजे जास्त जर त्याच्या पुढे गेले तर मग आहे ना सांगली सांगले.
हो पण ते म्हणजे तिकडे. हो क्लासेस त घेतात. पण ते कसं होत माहितीय का ते आपल्याला जास्त लोकांचे हा जास्त लोकांचे कॉन्टॅक्ट ठेवायला पाय लागतो. आणि आपण म्हणजे आता आपल्याला एवढं नाही आणि आता लोक कसे येत काय ते माहिती नाय ना आपल्याला हम्म.
ते पण आहे ते पुढच्या ठेवायचं.
हॉबी पुरतं ठेवायचं. आता घरातल्या घरात घेऊ शकतो बाबा आपण पण आता दुसरीकड कुठ जाऊन नाय ना शकत आपण तास घ्यायला. हम्म तेच ना हम्म काय म्हणता बाकी होत का पप्पा अजून करू काय नई बस तुम्ही सांगा
हम्म नाही ते बाराला येतात.
हो का एवढया लेट यता का?
हम्म मग काय तर हम्म काय चाललंय? हम्म
सगळेजण
हम्म कोण कोण ये.
ते टाकली ते विकलीय म मी एकटीच होती घरी आतापर्यंत मंग मी त्यांना घेऊन म्हटलं चला
हा मग काय तर कोणतर पाहिजेच घरी हम्म बरोबर ये. हूं
तो ती आता
अच्छा हा
होा. भैया पण चालला होता.
अच्छा कुठे?
हम्म् तो का मुंबईला चालला वाट.
का बरं होते तर वर्क फ्रॉम होमच करतात ना.
हो ना पण काहीतरी कंपनीचे आहेत वाटते काही एक दोन
ह
हम्म ते लॅपटॉप वगैरे मी घेणारये असं काहीतरी आहे वा
अच्छा हा हूं हूं हूं
कुठे फिरायला नाही चाललं आता
कुठे ओ?
चाललंय का म्हंटलं आता पाऊस पड काय तर तिकड तिकडे हो हेच म्हणजे मी दिदीकडे होती ना तेव्हा गेली होती दौलताबादच्या
हम्म इथे सगळं फिरून आलो ओ आम्ही किल्ला म्हणा ते वरूळ त्याच्यानंतर तर ते हे पण आहे भद्रा मारुती पण आहे.
तो वेरूळ पण नव्हता आणि हे पण नव्हतं ते हेठी काच तर. बालाजीचं मंदिर होत तिथ ते येतात.
ते महिष माळा का.
पूर्ण असुः
महेष माळ का
पाल पाहिल का तुम्ही
अच्छा हा ते व्ह्यू पॉइंट आहे ना तो वाटत ला वरती आहे ना वाटत तो
हा हा हा हा भरतीय
अच्छा हा हा हा तेच आहे ना त्या नाही आम्हाला जायचंय जाऊत आता कधी वेळ भेटला तर पिऊू त्रास देते ना हो म्हणजे घरी एकटे राहत नाही ना अजू ना हम्म पाहावं लागेल जाऊन
हो एवढं थोडी
अ थंडी खूप आहे ना तर तिला घेऊन नाही जा आवटत
ना कारण की टू व्हीलर वर गेलं तर नाही हो मग जाताय ते सगळी फॅमिली ते जाय
हा बरोबर आहे हो ते नाही काय कामाच फेकते फेकते अह पप्पा ते खराब होऊन जाईन मी अभ्यास करते त्यांनी हो हम्म त्या वरती पप् डबब्या पा ग्रीन कलर चा य तो चालूतो द्या त
तयार हायत ना
काय झालं
काही नाही
हम्म
दे दूषण मोबाईल वरून ' ' ती म्हणते मिनलचा आला म्हणते आता अलर्ट हो.. हह
हम्म तुम पण काहीत प्रॉब्लेम झाला होता ना '' नाही मला टास्
अहो मगाशी हो मोबाईलच हो मो बाईलमध्ये झाला होता थोडासा प्रा. प्रॉब्लेम अ.. आता मी तिच्या.. मोबाईल बार्शी करायचे
हो, कशे आहेत बरं? हॅलो!
अ हे ते म्हणजे अ आधी आपण कसं आता वाक्य बोल काय तसं वाक्य ते त.. खाली लिहून आलाय का बरोबर ते बघ बघायच थरवयाची आणि सबमिट करायचं
ह ' ' छान अन् त्याचे किती पैसे भेटतात वाटत
आपी इंग्लि
हो हो हो माहिती आहे नव..
ताईताई तीस तीस रुपये मिळतात
' ' पन्नास काय ' '
पन्नास अ ' ' अ तीस मार्क मिळतात नाही.. पन्नास क्वेश्चनचे तीस मार्क मिळीतीत
मार खाऊन ' ' रुपे ' ' तीनजन खल ना. वीस रुपये'. ' रात्री दे हँ अच्छा ' ' ह ह ' 'कमी येतात न..
टआ..
' '.. हॅलो
पटकन होऊन जाते वीस मिनिटात.
हो का? पन्नास ए पन्नास आहे वीस मिनिटात होतात?
पटपट याच्यात य काय असतं, आपण एक वाक्य बोलतो ना असं,
हम्म
काही नाही ताई.
अच्छा हा, बरंय बरंय.
हम्म, बाकी?
काय चालंय?
मस्तं.
पण तरी पण, हे कशे शंभर
त्यासाठी ना आपण सगळे बोलून तरी राहिलो. हा ओ
हो, त्या निमित्ताने
ह्या हित कोणी, मी कामात आहे ओ नंतर बोलते तुमच्यासोबत.
काय? काय झालं?
मी तर म्हटलं होतं, मी कामात आहे हो नंतर बोलते तुमच्यासोबत.
हो हो बरोबर आहे. आता अ पैसे यायला लागलेत ना त्याच्यामुळं.
हो